हॅलो,
बोल कि काय करालास?
काय नाही. तुम्ही काय करताय?
ए बसलेया.
आणि? चहा पाणी जेवण झालं का नाही?
जेवलोय. तू जेवलास?
हो आत्ता येऊनच जेवलो. गेलतो ना त्या कामासाठी.
हा.. हा.. हा. झालं काय कामं मग?
काम झालं. दोन दिवसात, उद्या सकाळी फोन करतो. गाडी घेऊन या किंवा पुढचं बोलून करू, म्हणून सांगितलेत.
हा.. हा. चांगलाय, चांगलाय.
आणि काय म्हणता? आता निवांत झाला काय?
हो ऑपरेशन होतं. ऑपरेशनला गेलते, झालं आत्ता बसले.
हा.. हा.
हम्म.
मग जेवलासा कधी ऑपरेशन होतं तर?
शवरीनी कायच भात आणले होते. जायच्या आधी एक पाच म पाच मल्यान गेले.
निसता भातंच का आणल्याला?
हो. जेवायचं कारण का भुक नव्हती का?
मम्मींनी जेवण केलं नव्हतं काय?
नाही केली होती की. मला जी कर तब्येत बरी नाही ना, काय नक खो होतं मला, मग मी नको म्हणत होते काय? तरी पण मम्मींनं आमच्या भात आमटी दिली होती, तेवढं खाल्ल्यासारखं झालं.
हा हा हा.
हम्.
मग तुम्हीच दवाखान्यात आहेत, तर दवाखान्याला तुम्हाला कोण दाखवणार?
काय करायचं? आम्हाला दाखवायला लागतंय. तेवढंच करतो. दाखवायला लागतंय, काय करायचं? आम्ही दवाखानात आम्ही आर्थोपेडीकडं आहे ना. त्यामुळं, आम्हाला आमच्या हेचं चालत नाही, ऑर्थोपेडिक म्हण आमचं काय हाडं वगैरे मोडणार नाही ना? हो
खर स्वतःला कधी दाखवायचं, असं म्हणतोय मी.
स्वतःला सांगाय लागले की म.
हा, कधी दाखवायचं?
काय कधी दाखवायचं?
स्वतला कधी दवाखान्याला दाखवायचं म्हटलं. आपण ब आजारी आहे ना?
होय मी दाखवले आता. दोन तीन वेळा दाखवले. तीन का चौथ्यांदा झाल आता. तरी पण कमी नाही आहे ना माझं. काय करणार.
बहुतेक डॉक्टराला ताप भ्यायला वाटतं.
तीन डॉक्टर मी चेंज केले, आता सध्या तरी.
बरं.
तरी पण कमी येत नाहीय, मग काय करणार? एक झालं एक, एक झालं एक काही तरी चालूच असते.
ते कशामुळे सारखं व्हालंय?
काय माहिती.
असं कसं काय माहित नाही. सगळं माहित असतंय.
कसं माहीत असणार आमाला,
काय व्हा लागलेय? कशामूळ व्हा लागलेय?
हम्म.
ऊ ऊ.
आणि काय मग? चहा झाला का नाही? चार वाजून गेले. चहा वगैरे झाला का नाही?
चहा इथं होत नाही ना. मैत्रिणीच्या घरात होतय.
व्हय का?
अ?
घरी पित नाही? तुमच्या घरी करत नाही का चहा?
तसा चहा मी पेतच नाही, खरं तिथं नाईलाजान प्यावं लागतय.
हा अस होतय? ह.
नको म्हटल्याले बी ऐकत नाहीत.
हम्म. जबरदस्ती करतात का?
जबरदस्ती! एक दिवस चहाच्या भांड्यातच बुडवणार आहे.
मला नाही आवडत. मी टाकायचं. मला नकोय म्हणाय
हे सांगितलं तरी ऐकत नाही. दादागीरी करतात. भेतोय म्हणून भेतोय म्हणून मला भीती घालत्यात अजून. होय. नाग कसा फूस फूस देईने
हो हू हू.
जसा, जसा नाग फुसफुसत असत नुसत.
हम्म.
हम्म, डोळ बघूनूच मी निम्म घाबरतोय ना या नागाला.
आवाज वाढल्यावर काही विषयच नाही मग.
हू हू हू. चांगलंय चांगलंय. साडेचारशे रुपये राहिले. आणि काय मग?
आणि
मी निवांत. पाच वाजता सुट्टी करायची. पाच वाजता?
अ ह ह. रोज पाचला सुट्टी करताय?
होय, होय. पाचला सूट
हा.
हम्म. आणि काय मग?
आणि काय तुमच्याकडं?
आमच्याकड काय नाही आहे ओ.
तुमच्याड का नाही आहे हो?
हम् काय नाही.
असं कसं ओ?
असंच आहे ओ.
आणि मॅडम?
काय नाही, हम. फोन करते थोड्या वेळानं आणि
ह ह हो.
हा.
नाही.
ह